हम् ह
हॅलो नमस्कार
नमस्कार
बोला कशा आहात
हम्म मस्त तुम्ही
आम्ही मजेत झाला चहा वगैरे
हो झाला तस केलं म्हटलं काय नाही म्हटलं थोडस मोबाईल बघते आता
हा हा हा हा हा
तेच ना आता थोडासा वेळ मिळाला का मोबाईल बघा
हो हो हो इतकं ऍडिक्श म्हणजे इतकी सवय लागून गेली ना या गोष्टी तची
हो ते टेक्नॉलॉजी म्हणजे किती काढून दिलं ना त्यांनी
हो भरपूर म्हणजे माणूस रीकाम राहवूच नाही पण हे चुकीच्या गोष्टी आहेत ना सगळ्या
चुकीच्या गोष्टी सगळ्या
या गोष्टींची सवय म्हणजे बघा ना लाईट जर गेली आणि वायफाय जर कनेक्शन गेलं तर दिवसही नाही जात आणि कामही नाही सुधरत ऍटलिस्ट, ऍटलिस्ट ते वायफाय किंवा मोबाईल असल्यानंतर तर त्याला इंटरनेट वगैरे असल्यानंतर माणूस काय म्हणतोय त्याला पटापटा कामं आवरू आणि नंतर पाहू मोबाईल
आता तर गरमीच तसंच झालंय म्हणजे लाईट जाते आमच्या इकडे आणि म्हणजे ते नेट टॉवरवाले ते पण बंद करून देतात. पुन्हा दिवसभर लाईट गेले तरीही ईतकं बोर होत प्रचंड म्हणजे इतकी सवय झाली की केव्हा ला केव्हा नेट ओपन होणार केव्हा येणार वायफाय केव्हा चालू होणार असंच होत
आणि माहितय का इतकं म्हणजे आपण असं किती वेळ गेलेलं कळत नाही त्या मोबाईलमध्ये रिल्स पाहण्यात किंवा शॉर्टस पाहण्यामध्ये
तेच म्हणजे का आपण व्यसन आपण आपण माणसांना सांगतो व्यसन कमी करा पण आपल्यालाच तितकं व्यसन लागलय मोबाईलचं
खूप जास्त बाप रे ह्याच्यातून काही तर मार्ग ये तर शेवटी आपल्या मनावर कंट्रोल, ताबा ठेवा की बाबा एवढाच वेळ नाही होत बापरे! नाही होत
एक तर मग सगळं मोबाईलच घरात नको तरच मग आपल्याला ते होईल
मी तरी पण महित्या का मुलांना मोबाईल देणं म्हणजे नाहीच देत
हो नाहीच
फक्त प्रवासामध्ये ऑप्शन नसतं एका ठिकाणी राहत नाहीत पोरं म्हणून देणं आहे नाहीतर
माझ्या मुलीला पण तसंच म्हणजे जेवताना इतकी सवय पडली होती तिला दोनच वर्षाची हे पण तिला सवय लावून दिली की जेवत नाही म्हणती मोबाईल बघून बघून आता जशी जशी तची सवय मोडते कसं तिला जेवण्या म्हजे कंट्रोल नसतो की ती काय खाते, व्हिटामिन्स काय जातंय भाजी कोणती? तरी चव नाही कळतं ना मग
हो चवही नाही कळत आणि काय खातीये किती खातीये ह्याच्यावर म्हणजे मुलांच लक्षच नाहीय ना मग तिच
चांगलं आहे म्हणा किंवा माणसांमध्ये आता कसं आहे टेक्नॉलॉजी जे का काम, उद्योग करतात काही करत
पण टेक्नॉलॉजीचा आपण किती मला सांगा टेक्नॉलॉजीचा आपण स्वतः हा डेली रुटीन मध्ये दररोजच्या कामामध्ये किती कामाला येईल? हि आपल्याला टेक्नॉलॉजी भांडे हातानच घासावं लागायलेत ना? ह मशीन ला म्हणजे कपडे धुण्याची मशीन एक आहे, पण त्याला पण कॉलरला ब्रश हे आपल्यालाच मारावं लागतो.
ते तर आहेच नाही म्हणजे भांड्यांना पण मशीन काढलेली टेक्नॉलॉजी ने म्हणजे असं इतके पुढे गेलेलं आहे पण कसंय ते की खरकटलेली भांडी आपल्यालाच घासावी लागतात ते आम्ही तेच आणलो ना म्हल आणू म्हटलं थोडा टाइम वाया म्हटलं आपला पण तर म्हणलं थोडा टाईम वाया जात नाही म्हटलं वाचतो म्हटलं आपला टाइम अरे पण म्हजे कसं त्याच्यात फक्त असे साधे भांडे निघतात त्याच म्हणजे आलाच खर्च हो फक्त बस तेवढे नाही ते आपल्याला थोडस म्हणजे अस घासावं लागतं मग ठेवायचं म्हणजे सारखंच
मग तेच तर मी काय म्हणते मशीन मशीन ही मशीनचच काम करते तिला तेवढ्या त्या इन्स्ट्रक्शन भेटलेले असत्यात की भांडे बसले की पाणी शिंपडायचं
ते बरोबर भांडीच ते थोडी नाही हे घाण आहे बाबा त्याच्यावर जास्त घासते बाबा असं थोडी ना असतं त्याच्यामध्ये
प्रसन असतं ते.
च त्या भांड्यांच्या ह्याला पण लिक्विड तेवढंच, त्या कपड्यांच्या मशीनला पण लिक्वी अ ते सर्फ असो किंवा काही त्याच जे निरमा वगैरे असेल तो तेवढाच लाग तो फायदा फायदा कुठेच होत नाहीये टेकनॉ टेक्नॉलॉजी मुळे फायदा कोणाला होतो मोठ्या मोठ्या कंपनीना होतो.
म्हणून म्हटलंय किंवा वर्किंग
वर्किंग वुमन ला होतात किंवा आपल्यासारख्या साधारण लोकांना काहीही फायदा नाही त्याचा.
नाहीच आहे म्हणजे खरंच ह ना म्हणजे विचित्र व्यसन आहे हे विचित्र.
आपण म्हणजे कस झालंय की सकाळी उठलो का त्याचे गुड मॉर्निंग चे मेसेज पा किंवा आपण गुड मॉमीगचे निंग चे मेसेज करतो. रात्री झोपेपर्यंत पण ते म्हणजे मोबाईललच हवा असतो.
म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चालू ह्याच सुद्धा आपल्याला भान नाही.
नाहीये भान फक्त तंत्रज्ञानाना सोबत.
बस बस मला सांगा पोरांना आपण रात्री झोपताना कधी गोष्ट ऐकवली सांगा, पोरांना बाजूला झोपवायचं आपण आपण
युट्यूब वर लावून देतो म्हणे ऑपरेत तोच करतोय ना
ब बस बस मग तुमचा त्यांचा बाँड किती खराब होतय ह्याच्यात आहे का आपलं लक्ष? संवाद होत नाही अ न नवरा वेगळ्या मोबाईल स्क्रोल करतो बा यको वेगळ्या न ह्याच्यावर स्क्रोल करती स्क्रोल हां मुलं ह्याच्या मोबाईल वर एक बघेल, त्याच्या मोबाईल वर एक पाहिलं- आणि दोघं ते बघत बघत कधी झोप पाल की बाबा दिवसभर तुमच्या सोबत काय घडलं, माझ्या सोबत काय घडलं
असं काही तसंच झालंय आता, म्हणजे कुठे झोपून जातात मोबाईल पाहता पाहता आता म्हणजे नवरा बायको प्रेम म्हणजे त्यांच्यासोबत काहीच होत नाहीं.
म्हणजे दिवसभर थकलेल्या माणसाला सुद्धा थकवा येणार नाही त्या रील्स पाहता पाहता.
आस झाल्यात गोष्टी एवढं म्हंजे हे झाले न
ते फक्त असं वर्किंग वुमन किंवा हे असं जॉब करणारे आहेत ना माणसांसाठी ते चांगलय. किंवा हे आपण बिल भरायला आधी तिथे जायचं, कसं नी घर बसल्या बिल भरून देतात.
बिल भरण असो अ किंवा मोबाईलच रिचार्ज करण असो किंवा इन केस इमर्जन्सी मधे
एक ते तस म्हणा कसं ते आहे ते आता, पाण्याच बघता ते. हो म ड्रग्स किंवा शेतकरी लोकांच्या त्याच्या न्यूज येतात त्यांच्यासाठी
चांगलंय चांगलंय आणि काही काही अडचण बी आ आणि गरबडीचा टाईम आला समजा, त तूम्ही ऑनलाईन अ मागवू शकता. तात घरपोच कि बाबा आपण नाही जाऊ शक कत आपल्या पोराला हे लागतय इमर्जन्सी तर, मग आपण ऑर्डर करू शकतो आहेत फायदे असं नाहिये पण फायद्यापेक्षा जास्त नुकसानय माणसामध्य
हा तसं म्हणजे कसंय आप आपण समोर कोणाच्या घरी गेलो तरी, तेे दोन मिनिटं गप्पा मारतील
ह ते त्यांच्या मोबाईलमध्येच मग ते किती अ अख म्हणजे किती म्हणजे अवघडल्यासारखं वाटतं नाही? की बाबा आपण गेलो तन ते म्हणजे मोबाईल मध्येच हे बघणाऱ्याला वाईट वाटतं. त ना. म्हंजे आपुलकी राहिली नाहीये म्हणजे दुरावा येतो ना या टेक्नॉलॉजी मधे माणस मध्ये माणूस नाही ठेवलाय त्याच्यासाठी त बोलतेय मी.
तसच ये ते ते डिजिटल काम करण्यासाठी चांगलं आहे म्हणा ते आपल्यासणी कस इड तेवढं आपण मोबाईल ठेवत नाही ना
आता अकरावी बारावीच्या मुलांना सुद्धा काय गरज आहे मोबाईलची सांगा बघं
हो सरांनी सांगितले असं करून घेतात
हम्म घेतात मग त्याच्यावर त्यांनी काय बघताय किंवा कोणाशी बोलताय म्हणजे त्यांचं पण इन्स्टा युट्यूब ते पण सगळे इन्फ्लुअन्स सरच बनायला निघाले सगळे यु
हो चालणारे तुम्ही असा बल
अ टे वा भरपूर आहे फायदे असतील तर असतील आपल्याला तर सध्या काहीच फायदा नाहीये सध्या तरी बर का आपण घरेल घरेलू स्त्रियांसाठी काहीच फायदा नाहीये
काहीच नाही उलटा पण एक काम राहू देेतो पण मोबाईल
हो आह किती उशीर व्हायला लागला सगळ्या गोष्टींना याच्यामध्ये जर बसलं तर
टाईम पण कळत नाही की आपलं काय ह म्हणजे स्वयंपाक बाकी आहे का जेवण बाकी कळत नाही त्याच्याने आता हो आता पण बघय म्हणजे दुपारी झ किंवा झोपत नाही मोबाईल वाघत तर कधी सायंकाळते कत नाही रीलस मध्ये इतकं रमून जात की ठेवायचं मन असत नाही
ग ते असत म्हणते म्हणजे माणसाला व्हॅल्यू राहिली नाही कुठल्या गोष्टीला
हम्म ते नाही कामाचं ना मग ते इथ आता ते एवढं बलाण म तस नाही आपण पाहत नाही ना की मुलं म्हणजे काय करत वाईट बघताय का काय
तेस्तर तेस्तर
हम्म तर सई ती ए आयस बघा ना आपण इतकं प्रश्न विचारतो त्यांना एका सेकंदात ते इतकं
हो हो हो ती तर टेक्नॉलॉजी आणि त्याच तर खूप नुकसान आहे म्हणतायत बरं का हे यामुळे ना आवाज बदलून पण चेहरे बदलून पण किती गोष्टी डेटा आपला मोबाईल मधला डेटा हॅक होतोय
एक होतोय म्हणजे असं किती म्हणजे अ फोटो सुद्धा म्हणजे पण नसतानाही दुसऱ्या व्यक्तीसोबत आपला फोटो टाकून देत इतकं समोरच्याला इतका विश्वास बसतो की तिच्याच जवळ होती असं हे नाहीये मज टेक्नॉलॉजीने इतकं पुढे म्हणजे खूप वाईट आहे बाकी गोष्टी त्याच्यासाठी म्हणजे
तेच तर तेच तर खूप वाईट आहे हो मला तर वाईटच वाटतं बाबा
वाई त्याचत नाही ना भरपूर बसत आता स्कॅम भरपूर होत ना मुलींसोबत म्हणजे असत चेहरा बदलून वगैरे किंवा खो म्हणजे असं स् नाहीह ना मुलं आता मुलीची आयडी म्हणून काठवतात मु त्याच्या मग कस फोटो शेअर होऊन जातात ते
हो माग तर नाही का नवरा बाईकोचे पण फोटो ए आय वरून बनवले तर त्याच्यातून असं आल होत नोटीस की तुम्ही शेअर करू नका अशा एया ववर बनू नका तुमचा मोबाईल हॅक होतोय अस तस त्याच्यामुळे म
म्ह मग तस जर होत त्या मु म्हणजे अस की त तसा फोटो टालाच नाही असं म्हणते ती घरच्यांनाण घरंना भरस म्हणजे असा इतका विश्स ट तो फोटो पाहून किती म्हणजे असं कपडे काढून तू व्हिडिओ बनवला अस करून दिले आहे
आई बापरे पापर
एवढं पुढे म्हणजे इतकं पुढे गेल की ते मुलीने तसा व्हडडीओ बनवला नसून तो व्हिडिओ तयार होऊन गला ए आय व टाकले म किती म्हणष पुढे हो कपड गेलो एवढं वाईट म्हणजे खरंच मुला ना जेवढं लांब ठेवता आला नाही सवयपासून बरंच
बरच आहे बरोबर चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं बर का टेक्नॉलॉजी वर हा चालेल हा धन्यवाद ह